हॅलो!
हॅलो! नमस्कार! ताई.
नमस्कार! बोला ना.
आजचा आपला विषय आहे, लवकर उठायचे फायदे.
हो, या विषयावर सविस्तर चर्चा करूया.
हो, ना. आज आपण लवकर उठायचे फायदे यावर सविस्तर चर्चा करूया. हा विषय प्रत्येक विद्यार्थी साठी महत्वाचा आहे, कारण चांगल्या सवयी लहान लहानपणा पासून लागणार लागतात, तर आयुष्यभर फायदे होतात.
हो, ना बरोबर बोलत आहे. मला वाटते, हा विषय लवकर उठणे सर्वात चांगल्या सवयीपैकी एक आहे.
हो, ना पण आजकाल अनेक लोक रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरतात. आणि त्यामुळे सकाळी लवकर उठूचं शकत नाही ना.
हो, हे तर खरं आहे. मी सुुद्धा रात्री उशिरा पर्यंत मोबाईल वापरत असते. त्यामुळे मला सकाळी उठायचा खूप जास्तचं त्रास होतो.
मग तू- तू हे सवयी कशी बदलशील?
मी ठरवले आहे की, रात्री वेळवर झोपायचे सुरुवातीला थोडसं कठीन वाटलं, पण नंतर हळूहळू लागेल सवयं.
बरोबर आहे तुमचं, मला वाटते लवकर उठल्या उठण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, दिवसाची सुरुवात शांत वातावरण वरणाने होईल.
हो, सकाळी वातावरण प्रसन्न असते बघा स्वच्छ असते, आणि सर्वत्र शांतता तर असते. त्यामुळे होऊ शकते.
हो ना, आणि सकाळच्या वेळी पक्ष्यांचा आवाज ऐकायचा खूपच छान वाटतो ना.
बरोबर आहे, वातावरणामुळे पण मन जास्त आनंदी होते.
आणि लवकर उठल्यामुळे शरीरात ताजेपणा, आणि तरतराट पण राहते ना.
हो पण, लवकर उठलं की आळस पण येत नाही.
माझी आजी नेहमी सांगते, की सकाळचा वेळ हा सोन्यासारखा मूल्यवान असतो ना.
पुराने लोक जे बोलतात, ते खरच बोलता. सकाळी केलेलं काम जास्त चांगल्या प्रकारे होते.
हो विशेषत विद्यार्थीसाठी, सकाळचा वेळ खूप उपयोगी असतो, असं म्हण म्हणतात की सकाळी उठून अभ्यास केला की, तो विसरत नाही लक्षात राहतात.
ह त्यावेेळेस तस मन शांत पण राहते, एकाग्र पण राहते. त्यामुळे होते, अस त्यांचा अभ्यास विसरत नाही.
हो आणि गणिताचा अभ्यास सकाळी करायलाच पाहिजे, असंही म्हणतात. म मा गणित तर माझा आवडता विषय आहे.
हो मला विज्ञानाचा अभ्यास जास्त
सकाळी अभ्यास केल्यावर शिकवलेले जास्त काळ लक्षात राहते ना.
हो त्यावेळे कसाय मनावर कुठल्याही प्रकारचा आपल्या ताण नसतील. टेन्शन राहत नाही. त्यामुळे
आणि लवकर उठल्यामुळे शाळेत साठी घाई पण नाय होत. अन ते आपले कामं सोपे होतात.
बरोबराय ना अगदी कसंय, आरामात तयार होतो आपण आरामात कामं करतो आ कामनचातू
सर्व वेळेवर होत आपलं.
हो वेळेवर नाश्ता पण करता येतो. आणि नाश्ता हा दिवसभर स्वतःचा सर्वात महत्त्वाचा आहार आहे ना? जो पण आरामात करू शकतो.
उशिरा उठल्यावर तसं काही वेळा नाश्ता करण्यासाठी वेळच भेटत नाय आपल्याला.
हो ना आणि त्यामुळे आरोग्य पण वाईट होतो त्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर वाईटच होत लवकर उठल्यामुळे व्यायाम साठी पण वेळ मिळतो.
हो जसं काही आपण चालू शकतो. धावू शकतो. योगासन, प्राणायाम करू शकतो आपण त्यावेळेवर
हो ना आणि व्यायामामुळे शरीर मजबूत राहते तसेच रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते ना. आणि शरीर नेहमी निरोगीच असतो आणि मन पण निरोगी असतो.
बरोबर आहे. कसाय आरोग्य चांगले असलं तर अभ्यास आणि इतर चांगल्या कामातही मन ल लागते.
हो. आणि लवकर उठल्यामुळे वेळाचे महत्त्व पण समजते. वेळाचे नियोजन करण्यात तीची आपल्याला सवय लागते.
बरोबर आहे जे लोक लवकर उठतात ते आपल्या काम लवकर लवकर पूर्ण वेळेवर करतात.
हो आणि त्यामुळे त्यांच्यावर ताण कामाच ताण पण नाही पडत. सहजरित्याने ते आपले काम करतात. आणि त्यांना किंवा शिस्त पण लागते ना.
हम्म. तसही लवकर उठणाऱ्या लोकांमध्ये शिस्त तो जास्त असतो.
अनेक यशस्वी लोक लवकर उठतात. असे असेही मी ऐकलेले आहे.
बरोबर आहे ना त्यांना दिवसातून जास्त वेळ मिळतो. म्हणून.
आणि सकाळी आपण दिवसाचे नियोजन करू शकतो ना कोणते काम आधी करायचे आणि कोणते काम नंतर ठरवायचे काही गोधळही होत नाही आपल्या कामात.
त्यामुळे कसाय काम पण व्यवस्थित होते लवकर उठल्यामुळे मन पण प्रसन्न राहते. सकाळचा सूर्यप्रकाश हो. भेटतो आपल्याला चांगल्या पद्धतीने.
हो ना त्यामुळे शरीरात ऊर्जा पण मिळते तसेच मन स सकारात्मक पण राहते सकाळची निसर्ग पाहण्याची मजा पण काही वेगळीच असते ना.
हम्म. फुला वरचे दव बिंदु, थंड हवा, सूर्योदय खूप सुंदर दिसते सकाळी.
आणि हे दृश्य पाहून मनाला खूप आनंद मिळतो. लवकर उठल्यामुळे चिडचिड पण कमीच होते ना.
कारण कस दिवसभर घाई गडबडही नाही ना मग लवकर उठलं तर.
हो ना आणि विद्यार्थ्यांसाठी पण खूप अ छान वेळ आहे ही उपयुक्त वेळ आहे अभ्यासाची. विशेषतः परीक्षेच्या काळात तर खूपच छान!
हम्म. सकाळी केलेला अभ्यास जास्त प्रभा-प्रभावीत आहे.
तुला माहित आहे काय लवकर उठल्याने आत्मविश्वास पण वाढतो.
कसा ग?
कारण आपण दिवसाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करतो त्यामुळे स्वतःबद्दल चांगले वाटते. हे खरं आहे दिवस चांगला गेला की मन ही आनंदित राहतो.
हम्म लवकर उठल्यामुळे कुटुंबासोबच वेळ घालवता येते.
हो ना आणि सकाळी सर्वजण एकत्र नाश्ता करू शकतात त्यामुळे कुटुंबात तर नाते अधिक मजबूत पण होतात ना
लवकर उठणं सुरुवातीला थोडस अवघड वाटते वाटू शकते मला
पण दर दररोज प्रयत्न केल तर नक्कीच सवय लागेल ना. त्यासाठी रात्री वेळेवर झोपणे आवश्यक आहे.
हो, झोप पूर्ण झाले. तर सकाळी उठणे पण सोपे होऊन जाईल माझ्यासाठी.
मोबाईल, टीव्ही आणि इतर स्क्रीनचा वापर रात्र रात्र तरी कमी करायला पाहिजे त्यामुळे झोप पण चांगली लागेल ना? मस्त.
हम्म मग सकाळी पण थोडस ताजे तवाने पण वाटेल.
मला, वाटते प्रत्येक विद्यार्थी लवकर उठण्याची सवय ला लावायली पाहिजे.
तसच मानते.
कारण त्यामुळे अभ्यास, आरोग्य, शिस्त आणि वेळेचे नियोजन हे सर्व. सुधारल ना. तसेच जीवन अधिक आनंदी पण, यशस्वी पण राहील.
हम्म आजच्या चर्चेतून लवकर उठण्याचे खूप सारे फायदे समजले बाई मला.
हो ना आता आपण रोज लवकर उठू. हा संकल्प घेऊ आपण आज.
हम्म, मी उद्या उद्यापासून सकाळी सहा वाजता उठण्याच्या. संकल्प घेते.
मी पण, साडेपाच उठण्याचा साडेपाच वाजता उठण्याचा मी पण प्रयत्न करेल. खूप छान मग आपण पण दोघी सकाळी बघू लवकर कोण उठते.
हो, मग आपण एकमेकांना शुभेच्छा पण पाठवूया.
होना. नक्कीच त्यामुळे प्रेरणा मिळेल ना.
हम्म, धन्यवाद. तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं.
मला हे खूप आनंद झाला. दोघ मीही लवकर उठून निरोगी राहू. वेळेचा आदर करू आणि यशस्वी होऊ.
यशस्वी जीवन जगायला मदतच होईल.
धन्यवाद, ताई.
धन्यवाद.